हॅलो.
हॅलो.
हा बोल, बघ. ती, मला एकदा स्पायसी खिचडीची रेसिपी सांग ना.
अच्छा आमची गुजराती स्टाईल मध्ये चालेल ना तुला.
हा चालेल गुजराती स्टाईल मध्ये चालेल.
बघ फर्ट ऑफ ऑल काय कर ग मूग असते ना आपलं मूग आणि चावल.
हा
हा मग त्याच्यामध्ये तुला पाहिजे या डालमध्ये पाहिजे तुला.
कसं पण सांग मिक्स असले तरी चालेल असं. पोट भरल अशी सांग.
हा मग मग चावल घे. चावल आणि सगळी डाळ असते ना डाळ ते सेम क्वांटिटीचे डाळ घे एका वाटीत ठीक आहे. हाफ हाफ सगंले. आणि नंतर त्याला वॉश करून आहे ना कुकरमध्ये य य अर्धा मिनिट तेवढं टाक चमच.
ठीक आहे.
ते टाकून आहे ना काय नाही चार शिट्टी लाव बरोबर.
हम.
ते चार सिट्टी लावून त्याला बंद कर आणि एक आहे ना पॅन घे आपलं त्याच्यामध्ये आहे ना ऑइल यूज नाही करायचा त्याच्यामध्ये घी टाक.
अच्छा!
हां घी टाकून नंतर हाय ना त्याच्यामध्ये राई, जिरा आणि नंतर आहे ना त्याचा नाही ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स नाहीय.
अच्छा!
हा आणि त्या खिचडीला पण मॅश करू नकोस. ते जे तू कुकर लावलेलीस ते खिचडीला मॅश करू नकोस नुसतं काय कर पॅन घे त्याच्यामध्ये घी टाक. ते घी टाकून नंतर त्याच्यामध्ये राई, जिरा टाक. आणि नंतर ते खिचडी टाक.
अच्छा! शिजवलेली,
होय शिजवलेली ती खिचडी टाक. नंतर आहे ना त्याला जरा बॉईल होऊ दे. उकळू देला जरा मग त्याच्यामध्ये, थोडासा पाणी टाक आणि नंतर स्पायसीस काय टाक बघ आपलं पहिला तिकट, मिरची -लाल मिरची पॉवडर. हळद, हां हळद. आणि लाल मिरची पावडरमध्ये काय होत आता खिचडी तर आपल्याला येलो करायची आहे पिवळी राईट तर ते काय कर आप आपलं ते लाल मिरची येत्यात माहिती सुकलेली.
हा हा,
हा मग त्याला पिसून ते पावडर टाक.
तेची पावडर टाकू.
हा मग नंतर आहे ना हळद टाक.
हा,
ठीक आहे हळद नंतर मीठ आणि जराशीच सक्कर टाक.
साखर,
हा साखर,
मग, ती गोड होणार. नाही, का क?
नाही नाही तर स्पायसी जरा जास्त पाहिजे ना आणि त्याच्यामध्ये नंतर काय कर गरम, गरम मसाला टाक.
हा,
हां आणि गरम मसाल्या आणि एक किचन किंग मसाला इथे माहिती आहे तुला,
हा माहती आहे की,
हां ते, त्याज क्वांटिटी जरा जास्त टाक.
किचन किंगचा काय?
हां टू स्पून अगर ते सगळे मसाले तू एक स्पून टाकत असले की ते दोन स्पून टाक.
अच्छा.
आणि गरम मसाला फूल मतलब एक वन. फुल स्फुल
हा ठीके. आणि
नंतर आहे ना त्याला त्याच्यामध्ये आहे ना अजून पाणी टाका आणि प्रॉपर मिक्स करत राहा कारण की ते खाली बसते पूर्ण
हा त्याला हलवच राहू काय.
हां. तेला तेला हां हळवत राहा आणि ते काय नाही पंधरा मिनिट असं कर.
पंधरा मिनिटं हलवतच राहायचं त्याला
होय आणि जरा जरा पाणी टाकत जा त्याच्यामध्ये पहिला पाणी हा. पाणी टाकलीस त्याला उकळू दे. ते पूर्ण पाणी जाऊ. ते अजून गाडं झालं की अजून एकदा पाणी टाक.
हा.
हा नंतर कोथमिरी तेन का कापून टाक.
तुम्ही?
हम्म आणि आता बघ हे खिचडी रेडी झाली. बट ह्याच्यामध्ये तुला अजून टेस्ट पाहिजे तर काय कर घी घे एक दुसरं छोटीशी वाटीमध्ये असं. घी टाक त्याच्यामधी. आणि तडका लावतेय माहिती हाय
हा तडका लावते माहिती हाय
ते घीचाच ताडका लावायचा आपल्याला घी घी घे आणि त्याच्यामध्ये आहे ना एक मिरची लाल मिरची येते ना. ते. आणि जीरा
हा.
आणि तुला जरासच हळदर टाक.
शीच हळद
हां हळद ते पण ऑर्गेनिक येते माहितीया.
ऑर्गेनिक हळद आता कुठे भेटणार?
अख्खी हळद.
होय आख्खीच मिळनार तुला
मग ती अख्खी हळद त्यात टाकायची?
आख्खी नइ तेला काय करायचं अ, हळद ती आख्खी तुम्हांला मिळते बाजारमध्ये, ते घेऊन आलीस की त्याला पीस
आच्छा तेज ग्रॅड करू का?
हा बट हाय ना, तेज पहिला तू एक दिवस वरती उन्हात ठेव. टेरेसवरती जरा त्याला कडक होऊदे. हळद ला. नंतर ते पिसून त्यज्यामधी जर तू तडकाला ते हळद टाकून जर अ ते तडका लावलीस ना लई भारी लई छान होणार ते
हम्म! आणि अजून कुठली रेसिपी आहे तुझ्याकडं वेगळी?
अ् आत्ता एक मॅगीची रेसिपी आली माहितीय आहे ट्रेंडिंगमध्ये हाय?
कोणती गं? जरा सांग बघू.
आता ट्रेंडिंग मध्ये आले गं ते अ मॅगी माहितीय नाही आ
किती?
ठीक आहे मी सांगते. आता बघ आपल्याला मॅगी कुठली पण घे तू
हम्म!
आणि नंतर काय कर एक पॅन घे. त्याच्यामध्ये तेल टाक.
हा.
आणि राई, जिरा. आता व्हेजि टेबल्स, व्हेजिटेबल्स मध्ये बघ तू व वटाणे टाकू शकतीस, ऑनियन देन शिमला मिर्ची कुठली पण टाकू शकतीस. अ ते यल्लो रेड.
हां-हां-हां. कलर शिमला मिर्च
व्हेजिटेबल्स कुठली पण घे आणि नंतर काय कर ते व्हेजिसला पुरा मतलब सोटे करून घे.
कशात सोटे करायचं? ऑइलमध्ये का सोयास
ऑइलमधी
तेलमध्ये
हा. आणि नंतर काय कर, एक मतलब तेला जरा पॅन मधीच ते पॅनमध्येच त्यला साईड घे. एक बटर घे.
हा.
हा. बटर घेऊन त्यजामधी काय कर, आता तुला पातळ पाहिजेल हाय का असं घट्ट?
पातळ मॅगी नाही आवडत, मला अशी गाढी मॅगी आवडते.
गाडी ना? मक काय कर? अ ते आता तुला चीज तेन आवड ते काय?
चीज आवडते. चीज पण हाय घरात.
अता काय कर तेला जरा ते वेजीसला साईड कर बटर टाक.
हा.
बटर टाकून त्याच्यामदी तू अ ते फुल किंवा अ चीज येते माहिती आहे तुला?
चीज स्लाइस काय?
स्लाइसेस ते टाक. आणि माय अ ते मोजरेला चीज तेन टाकू शकतेस तू ऑप्शन हाय तुला कुठला आवडते. ते टाक. कुणाला जरा त्याच्यामध्ये आहे ना दूध घाल, पाणी घालू नकोस.
दूध
हा. आवडते ना तुला नाहीतर ते पण नाही.
खाते मी दूध न व्हाईट कलर येतोय माहित ते मला चीजी होतय.
हां मग तेला आहे ना अ दूध तीन घालीन सगळं मिक्स कर. मिक्स करून त्याच्यामध्ये आ आता मॅगी मसाला आणि स्पायसेस मध्ये तू गरम मसाला
आपण चिली फ्लेक्स ऑरिगेनो हे पण टाक टाकु शकतो ना?
होय बट ते एंडला टाक. मतलब काय आता बघ, मी काय सांगितलं अ अ पहिला आता तू ते पॅन मधी काय केलीस ते सगळं सोट करुन घेतलं हा बटर घेतलीस. चीज टाकलीस. अ दूध टाक. टाकलीस बरोबर, आता ते वेजीस आणि तिला मिक्स कर.
व्हेजी ते अ सॉसमध्ये व्हेजीस स टाकू.
हा वेजिस तेन टाक. नंतर आता तिला मिक्स करून आपला मॅगी मसाला टाक.
हा.
बरोबर. आणि सपरेट मॅगी मसाला ये ते माहिते तुला.
हा सेपरेट एक मॅगी मसा
हा हा ते पाहिजे तर ते टाकू शक तेस आणि लाल मिर्च आणि जरास मीठ टाक.
हां.
आणि नंतर आहे ना मॅगी बॉइल केलेली असते ना. ते नुसत. टाकून ते मिक्स कर आणि वरती ऑरेगेनो चिली फ्लेक्स आणि द ते कोथिंबिरी टाक झालं.
ठीकय. असे करायचे काहि माहिेती.
होय असं पण करू शकतेस तू आणि जर तुला ते चीज ते नको आहे तर आता पॅनमध्ये तेल घे. तेच्यामध्ये राई. जीर. आणि हां. आणि तु जर कुठली व्हेजीस आवड टाक हा बट ते काय म्हणते ती दुसरी काय पण व्हेजी टाकू सगळंच व्हेजिटेबल्स टाकू नको शिमला शिमला मिर्च. कांदा आणि मी वटाणे तीन पाहिजे असले की आणि कॉर्न पण तू टाकू शकती. ऑप्शन आहे तुला पाहिजे तर.
छान लागते सगळ्याच ह्याच्यात कॉर्न टाकेन मी कॉर्न आहे.
हाय ना.
हा आहे.
ठीक आहे मग ते टाक न तर हायन त्याच्यामध्ये जरा असं पाणी टाकू
कॉर्न पण बनवू शकते ना ग घरात.
स्वीटकॉर्न होय की.
ते आपण बाहेर विकत घेतो बघ बाऊलमध्ये देतात ते मसाले वगैरे टाकून.
होय मी त्याच्या रेसिपीज. सांगते ना आता.
हां हां सांग ना कॉर्न खूपच आहे घरात. मग ते पण बनवते.
अच्छा मग बघ आता मॅगीचे तीन ते कॉर्न टाकलेस मसाला टाकून ते मॅगी टाक. मग ते काय त्याच्यामध्ये पाणी टाकू नकोस.
हा ठीकय.
हा मग ते मिक्स करून ते का आता कॉनची रेसिपी पाहिजेले तुला तर काय कर आता कॉर्न मिळतय माहितेय.
हा,
चे ते घे आणि आता बघ त्याच्यामध्ये दोन आहेत. अ बॉईल किलेले कॉन पण असत्यात स्वीट कोणजेला सांगतेत. आणि एक है ना म माहिती आहे. गॅस मधी असं शेकतेत हा मग चुलीवर ते शेकून त्याच्यामध्ये काय करू शकतीस एक लिंबू घे. अर्धा कट कर आणि, एका वाटी तेत मीठ आणि मिरची घे.
हां,
मिरची आणि जराच अर्धाच चमची गरम मसाला टाक.
हा,
पण एव्हेस्टचा.
हा एवरेस्ट गरम मसाला.
एवरेस्ट गरम मसााला, ते टाकू. हाय ना त्याच्यामधी आता लिंबूला ते लिंबू पिळू नकोस त्याचा आत मसाला वादी ते नुसतं वर अस लिंबू डीप करते मसाल्याला,
वरच्या वर काय डीप करू.
हां वरचं वर डीप करून ते कॉर्नला लाव.
हा,
आणि तसच तू खाऊ शकतेस लय छान भारी वाटते.
अच्छा ते ट्राय करते आणि स्वीटकॉनचे रेसिपी ते मला नंतर तर सांग.
ओके ओके चालेल.
चालेल ठेऊ. थँक तू.
हां वेलकम.